हॅलो.
हा आवाज आला ताई, हो हो.
हा हो येतोय येतोय. ते कॉलच रिसीव्ह होत नव्हता.
त्यालाय ना ताई फक्त असा टॅप करायचा वरती नही न्यायचं त्याला.
हो- हो-हो.
फक्त अस त्याच्यावर बोट ठेवायचं.
हा असच काहीतरी असेल त मी वरती करत होते आपण
त ते कट झालं. मला वाटलं मग एक दिवसे ना असं फक्त बोट ठेवला लगेच लागला तो.
हा असंच काहीतरीये वाटत. कारण मी एक दोन वेळा तस च केलं मागचे बी एक कॉल आलेला ना वरती तीकड कुडे हे होत ते.
हम्म तेच ना होत नाही ते वरती नाही होत ते फक्त त्याला बोट
हा हा हा काय एकदम मस्त मजेत.
मजेते का मुलाला घ्यायला आल्या होत्या का?
ट्युशनला आलेला ना त्याला घ्यायला आलेले. मी कॉल आ. हो हो साप तो तीन वाजेला येतो ना. मग पाच वाजे साडेपाच वाजेपर्यंत असतो. स्कॉलरशिपच्या त्याचे सर्व अस दोघं क्लास असतात ना.
बरोबर.
हम्म तुमचं.
सगडावरर
सगळं आवळून झाला आता काय स सायंकाळी स्वयंपाक असं तुमच्याकडे पाऊस वगैरे झाला का?
आता पाऊसच पडतोय बारीक बारीक सकाळ सकाळी होता आता पण आहे. थोडासा पण पहिलं एवढा नाही.
नाही ना इकडे पण फक्त वातावरण आहे पाऊस ह काय
ह प्रदूषण जेवढं झालेलं आहे तर ते जे पावसाचं थोडस हेच राहील ना. किती प्रदूषण जात आता प्रत्येक घराघरात गाडी लागलेली प्रत्य प्रत्येकाकडे तीनच्याार एका घरात पाच पाच गाड्या आहेत.
हो खरंच.
पायपाय जायला कोणीच नाही म्हण म्हणजे होतच नाहीत डायरेक्ट
होतच नाही चालनाच होत नाही.
ह म्हणून तर मग असे काही काही आजार लागतात.
खरं आहे. खरे खरं प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला गाडी पाहिजे असते.
हो म्हणजे काही घ्यायलाही पाठवलं तरी तो म्हणतो गाडी हाय ना. लगेच जातो मी घेऊन येतो. म्हणजे दोन मिनिटं सुद्धा पायपाई चालायला आपण तयार होत नाही.
हा खरंच आहे
असं मुलांची तर बातच वेगळी मुलं बापरे आपल्यासारखं तरी थोडं फारच झालं हो मुलं म्हणतात भाई मग का पाैपाई जायचं का उशीर लागेल मग जायचं कुठे एवढं अर्जं ह वाईट परिस्थिती आहे आणि आजंच जर राहिलं ना तर ती सगळं दूषित हव सगळी आपल्या म्हणून मग
सगळं वातावरण दूषित होतय त्या मुळे वेगगळ्या आजार आमंत्रण मिळ द का खण पण तसड झालेलं आहे ना मग पूर्वी कस असायचं सग सग एक काय फवानी वगैरे काहीच नसायची पिकांवर सगळं एकदम मस्त आता सगळं
बघा जे आपण हा ते डिटर्जंटप वापरतो ना भांडे धुवायचं कपडे धुवायचं
हो ना किती म्हणतातातई ट्यूशनला म आता इ सांगितलं आमचे अद्याप त्या नव्हते तेवपहून तिकडे लावून दिलेले होते म ते बरं वाटत नाही बरोबर आहेच क्स असल्यामुळेच्या लावा माझा पहि पाून पण आता तिकडे चाल गेला त झाला ना झाला ना बसत होत त्यांच्याक ेशन नव्हत आम्हाला पण आता येथ मु हा फोर् फोर् हो आता पाचवीला पण तिथेच राहि सिक्सपरयनस चालू झा एक एक वर् वाढत होणार
हा आत्ता ल का चला ह हॅलो! ते जुन्या मै हीने
हा ना ते कॉलमध्ये नाही बोलू देतो असं.
नाही ना ते अचानक आल्या ना समोर बोलायला. करून दे हे असं आडवत. हो त्याच्यामुळे त्यांना नाही पण म्हणता येत आलं नाही अस. झालं ना नेमकं,
आपला विषय काय होता प्रदूषण होतं ना?
हा.
आपला विषय प्रदूषण होता ना?
हा ना,
प्रदूषण.
ते कस ते आधी याच्यावर बोलायला होतं विषय सब्जेक्ट ठरवलेला असतं म बोलायला.
ते त्याच्यामुळे आपण पण ल लक्षात ठेवायचं.
पूर्वीचं जीवन खरंच छान होत पण. एकदम मस्त.
तेव्हा पायपाय किती चालायचे ते लोक म्हणून. त्यांना आयुष्य पण तेवढच होत या गाड्यांमुळे प्रदूषण नव्हतं.
हमम तेच ना.
तरी ए अर्धी गाडी यायची तर इतकं कौतुक वाटायचं तिचं,
हा हा.. नवी कोणाकडे गाडी नवीन दिसली की असं भारी वाटायचं नाही ते मोठे बर का खूप म्हणून. त्यांच्याकडे गा
गाडी आय आता तर बापरे! ते बघाय बघत नाही एवढ्या गाड्याहून गेलेल्या आहेत त्याच्याकडे कोणी बघत नाही त्या गाड्यात. हे दिवसेंदिवस एवढं मी म्हणते ना
पाच सहा किलोमीटर आमची शाळा होती. तेवढं अंतर आम्हाला जाव चालत जावं लागायचं.
आता दारापुढे बस येते पोरांची.
हो आता मुलांना तर काहीच, काहीच टेन्शन नाही माहिती, का दारापुढ बस येते घ्यायला. दारापुढ सोडायला.
त्याच्यामुळे मग ते जेवढं सुूख आहे ना तेवढं आपल्याला त्रास होतो. य तो म्हणून पावसाने पण थोडीशी दडी मारलेली ये. कारण की ओझोन वायू कमी होतो.
कमी होतय ना त्याचा लेअर कमी होतय ना त्याच्यामुळे वात कारण अजूनच अ खराब होत चाललेल आहे.
मग वातावरणावर परिणाम झाला का मग ते असं होऊन जात ना मग धड आपल्याला काही भेटत नाही. न पाणी न हे मग काय सांगता येत नाही मग. शेवटी शेवटी एवढा पडेल की सगळं उभा होऊन जाईल मग असं पण नसत.
हमम. बस.
असं म्हणून जो पाऊस आहे ना! तो येतो पण तो कसा येतो ते आता शेवटी शेवटी समजेल आता.
तेच ना मग जेव्हा शेतकऱ्याच पीक व्यवस्थित होईल. काढण्या सारखं होईल तेव्हा तेव्हा सगळं नाचधूस करायला पाऊस येणार आहे.
तेच ना मग ते याचाच परिणाम येतो म्हणजे, ऋतू चक्रच नाही राहिलेलं ए आता
हो ना
मुळेच... पाण्यामधूनही जातं ना ते, पाणी सगळं आपण ते डिटर्जंट वगैरे वापरतो... वॉशिंग मशीनला तेच पाणी जात तिथे आणि तेच पाणी पितो आपण शुद्ध करून, शुद्ध करायला केवढी प्रोसेस लागते शुद्ध करायला केवढी प्रोसेस लागते. मगता ऐक म येऊन गेलेले आहेत पण मग ते त्याच्यात अम महत्त्वाचे घटक चालले जातात ना बाकीचं जर पाहिलं तर आपण जे आपण पहिले नदीचं पाणी पिलेलं आहे का तुम्ही जे सुरुवातीला असं तर इतकं भारी राहायचं ना ते त्याचय नाव वरण खूप छान लागायचं आमची तापी नदी होती ना? तापी नदीचं वरण खूप
हॅलो.
हा
हॅलो येतोय आवाज?
तेच म्हणते मी कि त्या नदीच पाण्याचं आहे ना वरण खूप छान लागायचं बघ. आम्ही लहानपणी
हो.
म्हणजे एवढं शुद्ध पाणी राहायचं ते
आ ते पाणी त्या वेळेस आपण नदीतलं पाणी प्यायचो
प्यायच हा काही
कारण त्या वयात काही एवढं म्हणजे कळत एवढं प्रदूषण नव्हतं पण.
हा ना काहीच टाकायचं नाही तेव्हा एकदम क्लीन पाणी राहायचं फक्त उन्हाळा ते ना अ पावसाळ्यात थोडस पाणी गडूळ होयचं
आता स पावसाळ्यातलं एवढं पाणी येत तरी वा बसवा फिल्टर वापरा
हम्म तरी पण जे आजार आहेत ते होतातच पण मग बाहेर आपण पचवायची किंमत नाही राहत ना कुठे काही पाणी राहतात. असं. पचत नाही ते मग आपल्याला पाण्याच
ह.
सोन जातात ते
खरं आहे.
म्हणून या ज्या बाकीच्या गोष्टीत ना थोड्याश कमी वापरायच्या
तरी किती प्रयत्न कराव आहेच ते आता बाहेर स्कूलच जाऊ जगातच ते तेव्हा आपण किती कमी वापरणार? हा आपण विचार करतो ना.
ह पण जे अ आपण म्हणतो ना की अशा पण आहेत छोट्या मोठ्या कंपन्या कि ज्या गरीब म्हणजे जे चांगले डिटर्जंट तयार करतायेत, नाही डिटर्जंट तयार करतायेत. तर त्यांचा वापरून बघायचं जे मोठं मोठं ब्रँड आहे ना तर ते थोडस कमी वापरायचं भाऊ असं, कारण की प्रदूषण आपल्याला कमी करायचंय.
जेणेकरून प्रदूषण कमी होईल.
त्याच्यामुळे या गोष्टी टाळायच्या आहेत थोड्या थोड्या जे घरगुती करतात ना सेंद्रिय म्हणून. ते ते वापरायचय कुठे का असे ना ते घ्यायचं ब असं नाही तर म आप पण बनवायला सुरुवात करायची आहेत ना बाजारात आता भरपूर वस्तू हेत पण म आप पल्याला वेळ नाही राहात कधी कधी पण आपण आ मग कोणी सांगितलं का तो ब्रँच छान हे मग तर लगेच तो ज आणतो हासं हुन जातं म्हणून किती घातक हे ते आपल्यासाठी
खरं हे
पण बघयला पाहिजे
हां
बाकी तुमचं
आम्ही कायनी त घरी
पोहचले का नाही घरी
नाही दहा मिनटं लागून जातात ओ मला जात जात
कम्पलेट
हो
म आलं असेल ना जवळ आता
ह ह हा मग आता मी तिथे पोहोचले तेव्हा च पोहोचत आले तेव्हा तुमचा कॉल आलेला ना आता रिटर्न निघाले अजून पाच एक मिनिटं लाागतील
अजून मग पंधरा मिनिटं असेल बहुतेक
तुमचं ते आमच्या इकडे ट्राफिक पण भरपूर असते वाहतुक भरपुर ए ना रस्त्यावर, हम्म.
त ते
इतक्या गाड्या आहे की मुलांना एकटं सोडायला सुद्धा भीती वाटते डायरेक.
बाबा आता तर डेंजर, हो खरंय ते.
पुढे काय होईल त वो, नुसत्याच गाड्या दिसतील का काय?
हो ना.
अशी परिस्थिती, एक मिनटं जर काही रस्ता थांबला तर लगेच अशा मागे ए
आता इतक्यात जाता जाता मी अ त्याला घ्यायला जात होते ना, समोरूनच एक स्कुटीवाला आणि फोर व्हीलरवाला दोघांची झाली टक्कर.
अरे देवा! बघा बरं, म्हणून बाळा पोरांना व्यवस्थितच घेऊन जायचं बाबा घरी.
अ इचं म्हणजे नाही माणसांपेक्षा त्या वाहनांचीच जास्त गर्दी.
गर्दी हे खरंय ते काय करता
हाय की नाही?
चालेल म ताई
हॅलो?
चालेल.
चालेल म ताई
हो हो, मी करते तुम्हाला थोड्या वेळात कॉल हां.
चालेल ठीक आहे.
चालेल ते रस्त्यावर आवाज पण येत नाही.